हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हा हा आता आला आवाज पंधल्या बारीखवरणार रे नेटवर्क मच नाहीय का तू
म्हण आहे पण कंपनी कमी आहे थडसं नेटवर्क कमी आहे.
हा ते आता एकदम स्पष्ट बोलणं झालं पण आधीच काही कळलंच नाही म्हणजे तू बोलला का नाही तेच नाही कळलं.
नाही मी बोललोच नाही फक्त हॅलो केल द आधी..
हा हा
हा थोडस डिले पण वाटत याच्या मधी..
थोड डिले याकाच म्हणजे ते आधी नाही का पिक्चर मध्ये दाखवत होते प ते सॅटेल कायय म्हणते त्याला सॅटेल... सॅटेलाईट फोन सारखं..
हा हा
हा आपण इकडून बोललं क ओव्हवर म्हणायचं मग त्यांना तिकडून बोललं क ओव्हर... एच बत त्याच्या..
हा हा ते याच्या सारखं अ.. ह वॉकी टॉकी
ओकेट ओके सारखं
हा तसं काय असेल म..
सगळे सोबत बोलायला लागले तर.. सगच डस्कनेक्ट हो एकानाच बोलायचं बाकीच्या ना ऐकायचं असं..
हा.. ह.. हा.. त्याच्यामुळे ते मॅसेज ते मॅसेज पण तस सांगत ना ओर म्हणजे म्हणजे त्यांचं झालंय..
ओव्हर झालं ओव्हर बोललं म्हणजे त्याचं बोलणं झालं मग..
ते असं त्या बोलणार मग त्यांना म्हणजे ज्यांना उत्तर द्यायचं त्याना नंतर बोलायचं हा. तसं काय असं
हम् तसच काही आहे वाट ते आहे बघा.. मी इकडून वन टाइम बोलायला लागलो तो बोलणं कुठून जात. हॅलो!
हा पडता सगळं व्हायलं
हा हे बघ आता मी बोललो त मध्ये तो बोलणं थांबून गेल मला वाटलं कॉलकट झाला काय झालं?
हा हा हा हा हा
जे याच्याशी संबंध काय म्हणता येईल त्याला नेट इंटरनेट वर कॉलिंग आहे ना ही सारी
हा ना ना इंटरनेटवर आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं डेटाबेसला ते सेव्ह होत आहे ना
हम्म आणि ते अ काय म्हणते सिमचा वापर नाही याच्यात सिमचा वापर आहे पण तो नेटवर्क घेण्यासाठी ते सिमचा वापर नेटवर्क घेण्यासाठी तो डायरेक्ट कॉलिंग साठी नाही.
म्हणजे अ जस बाकीच जे लॅपटॉपच स्क्रीन शेअरिंग त्या टाईप म असणार आहे काही हा त्याच्यात पण डिले होतोच ना तेवढा हा आणि ते पण
हम्म
भरपूर होतो म्हणजे ऑनलान घे घेतला ना? हॅलो!
ह बोल ना, बोल ना.
हा मला आम्ही जर ऑनलाईन घेतलं ना तर ते म्हणजे आम्ही इकडून माऊस आलो होतो पण समोरचाच माऊस तिकड कर सर हालतच नाही.
हालतच नाही तेच ना मग नाही नेटवर्कचा एरर राहत त्यातले तुम्ही ऑनलाईन घेताना. हा काय म्हणता कॉल चालू करून घेत असाल ना
नाही नाही कॉल तर मोबाईलचा चालतो समजा असं
हा ना कॉल मोबाईलचा बोल ना मोबाईलवरच आणि कम्प्युटर कनेक्शन न्यूज
बरोबर बरोबर कम्प्युटरवर फक्त स्क्रीनशेअर
हा
हम्म कसराात आहे
हम् ते ते लई स्लो चालत तुमच्याकडे कोणतं सॉफ्टवेअर कोणतं आहे त्याला
ह आमचं काय येन एस नाहीतर ग
एन डेक्स तर जा असलो चालत रे म्हणून
एन डेस्पेक्षा ते अलट्राव्यवर जरा बरयते म्हणजे ऑनलाईन घ्यायला पण बरं आहे आणि ते म्हणजे ऑपरेट करायला पण सोपं येत त्याचं काय एक आय डी पासवर्ड राहतो तो आयडी पासवर्ड हा पास आयडी आणि पास शेअर केला तिथे म्हणजे समोरच्यायला एक्सेप्ट करायची वगैरे काही गरज नाही पडत
हा डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्ट चालू होऊन जात कोऑपरेटिंग
हा हा आणि त्यात म्हणून पण राहतो
हा
म्हणजे तो पासवर्ड जर टाकून ठेवला त्याला फक्त नेट कनेक्ट करायच छ आणि ते सॉफ्टवेअर ओपन करायचं चालू करायचं समजा
म्हणजे समोरच्या जर नेट कनेक्ट असला तर तुम्ही डायरेक्ट काम चालू करून देऊ शकता
हा फक्त त्याच अल्ट्रावेव्हर चालू पाहिजे तिथं
हा ना हा ना त्याच ते सॉफ्टवेअर चालू पाहिजे. आणि त्याच हे पण चालू पाहिजे.... हा
हा इन इंटरनेटचा तर मग ते आयडी तर समजा ऑल रेडी राहतोच आपल्याकडे
हा
त्या कस्टम पासवर्ड राहतो तो टाकला की मग त्यातून होऊन जात.
पासवर्ड टाकायचं डायरेक्ट सुरू करायचा म्हणजे समोरच्यायला फक्त एखाद माणूस तिथं काही आवश्यकताच नाही त्याच्या माणूस बसवायची
हा तेच ना मग तिथं बसून ठेवायची काही गरज नाही कोणाला
गरजच नाही तिथं एक पीस ह लावून ठेवायचा आणि तो त डेटा कनेक्ट शन वगैर किंवा सकाळी गेला ड्युटीला त्यांना चालू करून दिला
चालू करू शकते बरोबर म्हणजे आमचे
पॉवर ऑन करून द्यायच त्याला शटडाऊन किंवा ऑन करून द्यायचंय त्याला फक्त
पीसी फक्त पीसी फक्त ऑन करायचा आणि तेवढं अल्ट्रावेवर चालू करायच तेवढ दोन गोष्टी ते पण आता काही काही ठिका असं पण करतो की पीसी चालू झाला ते अल्ट्राव्हर ऑटोमॅटिक रन होऊन जातं
कस तस कसं करत
ते पी सी मध्ये काय तर ते सॉफ्टवेअरची सेटिंग करता येती म्हणजे मला जे जे सॉफ्टवेअर इंपॉर्टन्ट आहे
हाना हाना ए एनी टाइम ऑन चालू करून ठेवायचं त्याला म्हणजे तुम्ही जेव्हा बी पी सी ऑन केला का ते ऑटोमॅटिक चालु झालं पाहिजे.
चालू होऊन जाईल हा.
मग आशा पद्धतीत जर तुमी काम केलं नाही नाही नाही आशा पद्धतीत जर तुमी काम केलं तर मग डबल तुम्हाला त्या ठिकाणी जायचं कामच नाही पडायचं.
जायचं काम नाही म्हणजे ते टेस्टिंगसाठी त्या साठी जावं लागतं ना ट्रायलं ते घ्यायला.
हा
त्याच्या साईड जावंच लागत आता आमचं काय हा आ नाही म्हणजे आमच जर समजा काम म.. एखाद ठिकाणी होईल हे अन् छोटा मोठा काही प्रॉब्लेम आला तो फक्त सॉल्व करायचा आहे.
हा.
तरं ते ऑनलाइन घेऊन अन् त्याच्यातून काढता येता.
हा हा हा.
जर आता जर समजा नवीन डेव्हलपमेंट आहे काही मग त्याच्यासाठी आप मला म्हणजे फिल्ड वर जाऊनच काम करा लागतं हे पुढचं
आणि नवीन ठिकाणी ठीक हे ना
अ ज्याठिकाणी जुनं व्हयलंय आता तिकडं चाकणला हे तिकडं अहमदाबादला हे काही तर ते म्हणजे त्यांच कधी बंद पडलं ना तर कशामुळे बंद पडलं काय तेवढं फक्त सांगवं लागलं
त्यांना
हा त्यांला सांगावं लागतं मग ते तसं ते सेन्सर वगैरे काय हे ते हं... त्याला टाईट करता ना मग
हा हा
हं.. एक्झॅक्ट काय नेमकं लूज झालय एखादं सेनसर ते नाही समजत त्याच्यातून म्हणजे तेनला नही
ते हा पण तुमचं ध्यानात येतं.
मग आम्ही जर ऑनलाईन घेतलं तर, आम्हाला समजतं ना त्यावेळेस कशामुळे बंद पडलं म्हणून
पुढं जाऊ राहिलो बरोबर मग तुमचं नंतर किती दिवस सर्विस द्यायचं काम हे असं
आमचं ते लाईफ टाईमचच राहतं.
नंतरच्या सर्व्हिस ची कॉस्ट नाही लागत का तुम्ही हा
ते म्हणजे अ आता जर समजा एखादी कंपनी चार्जेस नसेन देत तर मग तीचं का सपोर्ट ब
हा नंतरचा सपोर्ट पण
हा
ग नरुमचा सेन्सर लूज झाला का कारण त बंद पडलं तुमचं तुम्हीच आम्हाला विचारयचं आणि सगायचं आणि
हा विचारायचं नाही काहीच नाही.
हा आधी विचारलं म्हणजे त्याचे कसे पैसे का तुम्ही मण
काय काय.
पैसे कसे कसे घता म्हटल किती किती घता मग
ते यारला नाही
म्हणजे अजून तू त्या फिल््डवर किंवा त्या याच्यामध्ये कामाच नाही केलं बघी
हो हा तु इकड ते उठ
व्यवहार आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये काहीच नाही फक्त काम
नाही नाही नाही अजून तरी नाही.
हा हा.
एक वेळ काळ वेळ काढ राहतो ना त्याचा वेळ काढ राहतो ना ते मग आता एकट एकट फक्त साईट मेंटेन करतोय. पण त्या त्याच साईडच जर काही व्यावहारिक असलं तर मग नाही.
हा.
दे टेक्निकल काम आहे ते सगळं पाहतो समजा
नाही नाही नाही तरी बी तुम्ही सरला रिपोर्टिंग देता असाल ना आता समजा एखादी जुन्या बिल्डवर जुन्या साईडवरर काम आहे. त्यांना तुमला कधी कॉलच नाही करेल पण दोन महिन्या नंतर कॉल केला. आणि एक घंटा भरतेने तुमच्या काम करून घेतलं. उदाहरणार्थ
हा हा
तर मग तुम्ही सरला रिपोर्टिंग करीत असाल ना या या फिल्ड या या साईटवर कामा आल तर त्यांना इतका वेळ घेतला. बरोबर हा मग त्याच्या तितक्या वेळाचे किती पैसे घ्यायचे काय ते ते सर ठरवतील
ते ते सर ठरवतील म्हणजे तसं नाही राहत आता जर सगा बोल
हा बोल ना
हा म्हणलं एखादा प्रोजेक्ट केला मी दोनो दोन तीन वर्षापूर्वी जर प्रोजेक्ट केला ना एखादा
हा
तर मग आणि जर समजा तिथं प्रॉब्लेम आला त्यांनी जर मला कॉन्टॅक्ट केला
हा
मग ते डायरेक्ट काम चालू नाही करायचं त्यांना सांगा सरांना सांगा आणि मग म्हणजे सरांकडून परमिशन आली इतर काम करायचं ते परमिशन म्हणजे त्यांच्याकडून आलं पाहिजे ना
हा हा मग त्याआधी पैसे ठरवून घेतील
हा मग त्या आधी काय सर्वि्हस चार्जेस काय असेल ते ठरवतील
हा त्याच्यानंतर आपलं काम चालू होतं आपण आधी सुरु नाही करायचं
ह डायरेक्ट काम सुरू नाही करायच कधीच
हा मग चालू का म आधीच तुमचं मग ठीक आहे बरोबर ना आधीच चालू काम आहे
हा
आधचं चालू काम आहे तर मग तुम्ही ते करू शकता
हा जे चालू आहे समजा एक वर्षाच्या आतमधले जे आहे ना तिला डायरेक्ट सपोर्ट्यावा लागतो
हा
हा
म्हणजे तुम प्रोजेक्ट कप् प्रोजेक्ट कंप्ट झाल्यानंतर एक वर्षापर्यंत सपोर्ट द्यायचा
स ते ते प्रोजेक्ट मध्येच राहतसं हां प्रोजेक्ट छ का काड वगैरे असज काही मोठ्या गोष्टी आहे तर मग नाही
नाही नाही नाही मायन मायनर चेंजेस होतील ना फक्
हा मायनर काम प
हा म्हणजे ज्यांच जादा कमी काही असलं तर त्याचे वेगळे पैसे घ्यायचे पुन्हा.
त्याचे वेगळे.
हा हा. बराय, चल मी करतो तुला फोन मग नंतर, हाव. हा.